हॅलो
हॅलो हो येतोय ना आवाज येतोय का य ना हा अच्छा अच्छा काय चाललं बरे आहेत का का तुम्ही अच्छा अच्छा मी पण बरी ना आवरलीत का काम वगैरे तुमची
हो आरली आरली
अच्छा अच्छा अच्छा तर मग आपण आजचा टॉपिक गावा कडेच्या जत्रांवर बोलूयात का
चालेल ना बोलू या बोलू
हो गावाकडे जत्रा वगैरे असता तुम्हाला माहिती असेल ना
हो माहिती आहे ना का जत्रा वगैरे भरता वगैरे असे खूप असतं
हो हो सन काळीस अस ना खूप मज्जा एक जत्रांमध्ये अ काही पारंपारिक देवाच्या वगैरे असत काही असे गावा असत त्यानुसार अस अस बऱ्याच प्रकारे जात्रांमध्ये तर आमच्याकडे कसं खंडेरावाची जत्रा जास्त मोठी भरली जाते अ त्यामध्ये सर्व म्हणजे जत्रांमध्ये म्हणजे सर्व मी मिठाई वगैरे अ लहान मुलांची खेळणी काही ज्वेलरी वगैरे दुकानं लागलेली असतात तसेच मोठे मोठे पाणी वगैरे खूप मज्जा असते गावाकडच्यात्रांची जसं बायका सडे रांगोळ्या वगैरे अशा गोष्टी करतात आणि खंडेरायाची जात्रा म्हटली तर बारा गाड्या तर येत त्यांच्यामध्ये बारा गाड्या त्यां खूप मोठा कार्यक्रम केला जातो त्यांच्यामध्ये एक तिला नवरदेव बनवत अस त्या तो व्यक्ती मग ते बारा गाड्यांच पूजन करून करून आणि त्या ओढ वगैरे असं तुमच्याकडे असते का बारा गाड्यांची जत्रा हो हो हो हो हो कधी असते हो अ हो जत्रा म्हट की लहान मुलां जास्त म्हणजे जास्तीत जास्त मजा लहान मुलेच करतात तर त्यांना खूप आवड असते त्या गोष्टींची खेळणं वगैरे घेणं फिरणं खाणं हो रात पाळणे वगैरे वगैरे पाळण्यांचा तर खूप खेळ चालतो जात्रांमध्ये भरपूर ऍक्टिव्हटी आलाय आता ज म्हणजे जत्रा पण कस आता सर्व जगच मॉडर्न झालंय तस तस बऱ्याच गोष्टी गावाकडे पण बऱ्याचशा आलेल्या आहेत असं गावांमध्ये हो असं असस्त आमच्याकडे बघा आता अं बिरोबाची जत्रा भरली जाते खंडेरायाची जत्रा भरली जाते अ
ह हो हो आमच्याकडे पण केदराई मातेची असते वगैरे आमच्याकडे आहे ना कदराई मातेचे अस ना प्रसन्न देवी पो अस तो खूप छान असते जात्रा असे हो खूप प्रसन्न आहे खूप लांब लाब लोक पण
अ गावाची हो ते असत मत्वा महाराजाची खप मो मोठी जत्रा भरली जाते खूप लांबून लांबून सगळ्यात मोठी जत्रा ज म्हण दिव पर्यंत असते पौर्णिमेला सुरु झाली पौर्णिमे पर्यंत असते डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये असते ती जत्रा सर्वात मोठी आणि खूप मजा येते त्या जत्रेसाठी हो ना म्हणजे पहिल्यापासून ती परंपरा ज खूप मोठी जत्रा असते आणि खूप मोठ्या ऍक्टिव्हटी असत अ जात्रांमध्ये खूप ठिकाणी पाणी लागलेले असतात म्हणजे जात्रांच जे
होम्
सेटप असत तो सरवतो आणि त्या जातां म बघ जास् लाकडाच्या वस्तू तर खूप प्रसिद्ध आहे खूप खूप वस्तू मिळतात म्हणजे आप घरगुती वापरासाठी बघा म्हणजे ज मत्रांमध्ये कसं ठराविकरित्या अ त्याच्यामध्ये लाकडांच्या वस्तू बऱ्याचशा वस्तू भेटतात अ म्हणजे जसं काय लाटणं पोळपाट अ परत त्याला काय म्हणतो आपण काठोट काठवट म्हणून असते ती भाांकऱ्या करायची ती अ आणि लाकडांचे बऱ्याचश वस्तू छोट्या मोठ्या लहान मुलांचे खेण ण लाक पि ला म्हणजे लाकडं याच्यासाठी जास्त प्रसिद्ध य लाकडांच्या साहित
हो हो हो पण तिथे प्रसिद्ध बांबू पण आहे ना असं ऐकलंय मी
हो हो हो प्रसिद्ध बांबू हो मग आता ते कसं लाग कड सा प्रसिद्ध असल्यामुळे बांबूच पण जास्त प्रसिद्ध आहे म्ह जे पहिली असेल त्याच्यामध्ये बांबू पण विकायला ठेलेले असतात
हो हो हो हो चांगलंय ना उत्साान भरता ना खूप चांग लाकडांचा पण उपयोग होतो आणि मुलांचा सा पण चांगलं असतं
हो मुलांच्या म्हणजे क जा म्हण क लहान मुलांच जास्त हे असत त्याच्यामध्ये आणि कस त लहानणासाठी छोट्या छोटे गाड्या पाथक असत श्य त्यामध्ये ठेवलेलं असत हॅलो हॅलो हा हो आला का आवाज हो हो हो
म्हटलं आमच्या इकडेला हंग वगर असतातना मजा खूप इंज एन्जॉय असतो
हो
किंवा चण्याच खाणं वगैरे अस खूप खूप अस एन्जॉय करण्यासारखंस्त
ठीक हो ना हो ना म कसम् हो हो कस ठराविक ठरावीक काम ह मस्
हम्
हम मुलांच भरपूर म्हणजे हटच तो सोपाला म्ह अरे आपण देवाचं दर्शन घेऊ म्हणजे खूप मजा येते ती आणि लहानपण अस त्या त्या गोष्टीचा एनजॉय करतो धतग हो आणि जत्रा कस ठरल
हम्
हॅलो
हॅलो
हा हा बोला हो येतोय येतोय
ह ब आमच्या इकडे पण खूप एक देवीची जत्रा भेट भरते रेणुका मातेची ते पण खूप छान असते खूप मोठे असते खूप आता आम्ही द नऊ दिवस रोजच्या काय
दिवसा हो आठ ते नऊ किंवा दहा दिवसांची असते? ऐकलंय मी त्या जत
हो हा ते नऊ कंटली ते द अकरा दिवस असत जत्रा अस समजत दसऱ्याच्या दिवशी पर्यंत असते ती. मग रोज सकाळी पाठी उठायचं आरतीला जाणं संध्याकाळी आरतीला जाणं
हो नवरात्रामध्ये असत खूप एन्जॉय अस बायका बायका जातात ना, रोज काय आरतीला वगैरे जाणं देवीला फुल वगैरे वाढ
अच्छा अच्छा आणि मंग तिथे मंग घ. अच्छा आणि हो नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या घालणं असं असतं आणि तिथे घटमाईंची पण पूजा होत असेल ना बरेचसे.
हो घटमाळींची पूजा असते परत बायका घट बसलेले असता गर ते पण खूप असते खूप लांबून लांबून लोक पण येतात ना.
हो हो हो अच्छा हो हो कस जत्रा म्हणजे? एक हमम अ आपण म्हणतो जसं फिरायला जाणं वगैरे असतं तस जात म्हणजे तेच असतं आणि खूप मज े सर्वांना हौस पण असते जात्रांची खूप पहिल्यापासून. या गोष्टीं पाासून जात्रेच जास्त महत्त्व आहे ना!
हो जास्त,
हो
पूर्वी तर खूप जायचे लाबून लांबून का हो आहे ना बैलगाड्यावर जायचे
हो हो पहिले कस साधनवते तरी पहि गार्डन वर वगैरे जायच च लोक!
हो
रहेत
खूप असतो आजचा
हो ना आणि ज जत्रेमध्ये काय मग तिकडे प्रसिद्ध वगैरे असेल ना? काही आमच्याकडे जसं कस पेडा वगैरे बुंदीचे लाडू वगैरे असतात गोड निश् शेव एवढ्या वगैरे खाद्यपदार्थ जत्रांमध्ये
आमच्याकडे पण हेच असतं पेढा प्रसिद्ध असस्त किंवा शेग चिक्की असते ना नवरात्रामध्ये आमच्याकडे चिक्की जास्त प्रसिद्धहेए शिंगद्या खाण्याची चिक्की असते ना
हो हो
तर राजगिर्याची चिक्की ही खूप फेमस आहे आमच्यापेक
अच्छा अच्छा अरे वा छान आय ना मग कसं नवरात्र पण असत्या उपवास अस असतो बायकांचा आणि आणि त्याच्यानुसार मग ते असते नी
चालतात स्पेशलिस्ट घरामुळे असं जना उपथित पण घाऊ शकत आणि जनरल मध्ये पण घाऊ शकत असं पण आहे ब जत्रा मध्ये हो हो खूप बे जेवढं केलं तितकं म्हणजे खूप एन्जॉय करण्यासारखं खूप काय असत फ्रेंड वगैरे सोबत तर गेला तर अजूनच एन्जॉय राहतो
हो ना हो ना बायका बायकांसोबत गेलं तर जास्त च जत्रा वगैरे का बघायला भेटतात छान असं
हा जत्रा पण पहायला भे ट परत एन्जॉय, परत पाणीपुरी, वगैरे खाणं. स्वीट खाणं ते कुल्फी वगैरे हे खाणं पाण्यात बघ बस वगैरे हे खूप छान वाटतं जतामध्ये गेल्यावर
हो तुम्ही बसता का मग पाळणत वगैरे
हो मंग आम्ही तर बसतो, लय आवडय हाय आमाला.
अच्छा अच्छा मोठे मोठे रात पाळणी वगैरे असतात जत्रांम ते ना. हुं. हो छान वाटत ना कसं वर्षातून एकदा येणारी जत्रा असते त्याच्यामुळे अजूनच हुरूप आणि छान वाटतं ते जत्रा म
हो तेच ना मग खूप भारी वाटतं जत्रा मध्ये मग चालेल ठेवूया आपण
हो हो थांबूया.